हॅलो, हॅलो काकु आता फोनमधून लवक आहे आवाज स्पष्ट येते मग आपल्याले.
फोन मधून म्हणजे कसं मला ही कट मी कट करू काय मग इकडून?
नाही कर मी तुम्हाला फोन लावला तर तुम्ही उचल जा. दोन्ही कॉल
नाही न रोद्यान हाच रौद्यान च आपल्याला पाच मिनिटात बोलावं लागते.
अ बघतीना पाहता घरी असं बोला कसं आहे ते?
नाही ना रिस्क आहे. घेऊ तुनबाई पहिला कॉल आहे की नाही मला शून्य सेकंडमध्येच आहे ना.
तुम्ही हाय की नाय निकिता काकूंना फोन लावसान की नई. दिली की त्या लेकिदा फोनला आवाज नाही येत मग ते फोनवर फोन व लावते. म्हणून मग तीज्या पले मी सांगून देते तुम्हाले.
हाव, पण मी काय सांगू राहिली तुले, की आता एक आहे की नाही मला चार फोन झाले म्हणजे हा चौथा आहे.
हा.
एक लावला की पाच होऊन जाता.
हाव.
पहिला फोन आहे की मी झिरो सेकंडमध्ये हुईला आहे ना म्हणून म्हटलं जस आवाज येते तसं चालू दे. पाच सहा सेकंड बोलू आपण. हा म्हणून म्हटलं.
हा नाही पा मी अजूनही लाव एकदा फोन लाव दोन की अजून फोन लाव जा मलेच तूम्ही. लागल लागला. साचिप लागला तर लागला.
नाही तर तुझो एक कॉल राह्या नाही की नाही तुमचा लावायचा. तो कॉल एक रायाला किनई लाव्याच? तो कॉल मागचे दिवस राहू दे ना मग, मी उद्या डबल एक फोन नवीन आहे त्याच्यावर मग तू मला लाव जो.
ना कधी बाघू बातच पाय जालतात ना.
चालतात का?
पाचच पाहिजेत फक्त. आई आई. नाही. हॅलो.
हा हा.
बोलालोय.
काय म्हटला?
बोला ना म्हटलं.
हो ना काही ना बा आता सुटतेच भांडी किती घासतेती.
हम्म.
या जेवट फोन राहिली होती यालीत ना आणखी दुकानात
आले नाहीत काय अजून?
नाही वेळ लागते आज याय
हम्म जास्त हे असले, कि वेळ लागते.
जास्त कामाला असते ने.
आई आई आई आई. लाऊज चिंच. हॅलो.
हा.
आज म्हटलं जास्त कामाला येई नाही तर म्हणत वेळ लागते यायले.
हो काय?
हम्म. आता साडे नऊ वाजली असतील ने.
हा साडेनऊ वाजून गेली.
वाजून गेले का?
हो. काय पाचव पहिला टास्क कम्प्लीट होतंय आता वाकूच.
हॅलो.
हा. काळजी घेत जा मग तब्येतची चांगली. हॅलो. हॅलो. हॅलो. आवाज नाही येऊन राहिला? हॅलो. हॅलो. आवाज नाही येऊन राहिला? आ? रेंजमध्ये या ना रेंजमध्ये.